हॅलो!
अगं शांत?
बसले. तिला अगं झोप आलीये ना, झोप नाही झाली त्यामुळं चिडचिड करते ती.
मग तिला
अगं कधी झोपवू? दोन वाजता आलो आम्ही, जेवलो त्यानंतर तर तिला बोलली एक तास झोप म्हणून, तर साडेतीन पावणे चारला पावणे चारला परत घेऊन गेलो तो क्लास लावलाय तर. असं नाही तर झोपली असती ती, अल्टरनेट आहेत ना. ते आता उद्या झोपेल, राहुदे थोडीशी थकू दे नाही तर किती कमी झोपते ती‌.
लईच झोप कमी आहे गं सार्थाला बापा बाबावर गेलेय.
जेवल्यानंतर झोपल्यानंतर पण उद्या सकाळी सात, साडेसात आठ त्यामध्ये ती उठणार‌‌. तिची झोप खूप कमी आहे, पण चांगली आहे तिज असं नाही की खूप झोपायला पाहिजे. चांगली उलट झोप आहे तिची, लिमिट मध्ये झोपते. तुझ्या पोरांना जास्त झोपा दिल्या त्यांनी तुम्हाला. आता आम्हाला दोघांना पण झोप नाही ना तेवढी, आम्ही तेवढं झोपतच नाही.
ते काय भाऊ तर आजीबातच झोपत नाही गं.
हां मग, आणि तसं आणि माझं पण ना मला पण सात ला जाग येते त्यामुले, त्यामुले तिची पण रुटीन तेच आहे.
जागी जा राहिली ना मग मी किती पण जागेन, मग एकदा झोपलो ना मग नाही.
तुमचे डेंजर आहेत बाबा झोपा, मला नाही मला लागणारच नाही. आता तुला सांगते ना त्या ह्याच्या हलद होत्या वरातीला अ कोणाच्या दिव्याच्या?
हां.
तेव्हा आम्ही झोपायला कितीला गेलो असेल? पाच साडे पाच काहीतरी झालेले, तेव्हा गेलो आम्ही घरी झो झोपायला आता म्हटलं इथल्या गावातल्या गावात, तिथं कसं पण जाणार आता एकाच गावात आहोत तर, लगेच हे करायला. तर मग साडेपाचला गेलो आणि मला लगेच म्हणजे झोपलो आम्ही, मला बोल येतेय की नाही झोप काय माहिती आता पूर्ण अख्खी रात्र गेली. तर झोपली आणि बरोबर सातला जाग आली मला, सात साडेसातला जाग आली.
आणि माझी जाऊ कितीला उठली असेल सांग बघू?
हम्म.
दहाला उठली ती आणि त्या पण ताईंनी आवाज दिला म्हणून उठली नाही तर उठली पण नस ती.
बापरे! मग बरी सासू बोलली नाही.
आई नव्हत्या ना आई तिकडेच होत्या ना ताईंकडे असं आणि
कृपा
त्याच्या आधीच गेलेलो आदल्या दिवशी फार्म हाऊसला नव्हतो
हां हां हां हां हां हां हां हां हां. बरोबर बरोबर.
तेव्हाच तर मग ते हयाला उठले ते पण आमचं तर सगळं आवरलेल. कपडे वगैरेच बाकी होते चहा वगैरे घेतलेले ते भांडे वगैरे कचरा वगैरे पण मी काढून ठेवला मग नंतर द्या आवाज म्हंटलं तर तेव्हा ताईंने आवाज दिला तेव्हा उठले. असली मग नाश्ता केला नंतर खाल्लं आणि मग ते कपडे पण मे बी आम्ही घेतलेले धुवायला वाटतं. त्या दोघींनी हा घेतलेले थोडे थोडे नंतर तिने तिचे काय धुतले असं मग मग अगं तेव्हा तर मग म्हंटलं बाबा एवढी झोप तर सेमच झोपलेलो तरी पण जा जाम हे
तिथनं कपडे घ्यायला गेलो तर तेव्हा हिला गेला होतो बघायला त्या हिच्या ते ऍडमिट होती ग. कोण गं ती ती हयाची गं दर्शनाच्या जावंच नाव काय ग ती? दर्शना ही दर्शना आमच्या मागची
हा ति ही पुष्पा
पुष्पा
का तिच्या पोराला काय झालंय?
पोरांला नाही तिला तिलाच ऍडमिट केले पुष्पाला तिला गाठ गॅप सांगितले कंमरेत तर ती हा खाली भेटली म्हंटले ना ते भाऊ ते म्हणतात ह्यांनी विचारलं काय रे कोण आहेत त्या अरे तिला आणलयं मी म्हणली चला
कोठे श्रीयांश मध्ये का?
श्रीयांश मध्ये हा. हा ते काय म्हणते? कधी पडलेली तर ते आत्ता दोन चार दिवस बोलते वाकवतच नाही बोलते मला हात कोणाचा नव्हता करवत तर आता इथे हा इथे चेक केलं तर गॅप आहे बोलते किती म्हणलं मग तुम्हाला आता बोल पटा लावूनच ठेवण आहे बोलो
हो बाबा पण त्या भरपूर करतात.
हा आई आईंना आम्ही सोडवायला गेलो तेव्हा तो पोरगा बारका देवांसोबतच खेळतो. आणि इकडे आमच्याकडेच जेवायला होता तो. सांग आता घरी कोण नाही ना.
हा कधी ऍडमिट केले त्यांना?
झाले तीन चार दिवस सोडली पण असेल काल सोडली असेल. तिला उद्या सोडायच सकाळी
गेला जायला लागेल भ त्या देतात नेहमी आवाज वगैरे नेहमी आवाज मी नाही ना हे दिलं हा ती नेहमी काय ग कधी आलीस?
विचारणारच, तिला असं काही नाही, म्हणून मी गेली, नाहीतर मी कोण दुसरा अजिबात नसतं नसतं गेलो बघायला.
मी एक राऊंड मारालच तसं तेव्हा जाई सांगेल मला हीने सांगितलं म्हणून, आमचा फोन झाला ना.
आता आणि ते बघ पण होती परत कसं लोन आलेत रुपये बिन व्याजी पन्नास पन्नास हजार व्याज नाय.
खरंच का?
शप्पत मी येणार आहे, मी आमच्या चौघींच पण घे णार आहे दोन लाख, तुमचा गट आहे का त्या मंगलकडे?
मंगलकडेच या मंगल कुठली ती वरती घेते ती का? नाही तिज्याकडे नाय आमचं तिज्याकडे होतं ते कॅन्सल तर वाशुलीला आहे ना, वाशुलीच्या बँकेत काढला हा.
काय नाही भेटणार तुम्हाला मग.
काय माहिते मरू आता तर आहेत.
असील येत मग.
येतात तिथे सांगते ना आता झालं आमचं आहे चालू आहे लोन.
हा का.
आता होईल, चार पाच महिने आहेत अजून अ फिटायला. हा, कितिचं पाचचा भेटलेला, पाचचा भेटलेला. पन्नास पन्नासचा, हा पन्नास पन्नास हा पन्नास पन्नास घेतले.
हा मग तो पन्नास तर फिटला असेल.
हा.
पन्नास चा फेटला का म तुझा?
नाही तोच चालू आहे, अठरा महिन्याच होतं ना, मग आत्ताशी वर्ष झालंय अजून सहा महिने बा बाकी आहेत.
ते बरे पडतात गं तु पण यास चे लोन, म्हणजे व्याज पण जाता
त गं
हे काय दातं चल, आता या पन्नास ला दोन टक्के आपल्याकडं बँकेतलं म हे
बँकेत जास्तच आहे. व्याज जास्त मारतो माणूस, हे बरं पडतं पण असच कि आता हे सगळेच आमच्या चालू आहेत ना, त्यामुळे मग हे झालंय गं.
आम्ही आता तेच करणार आहे आणि ते मला बोलले मध्ये आमच्या घरात आता कोण नको आहे ना, आता त्यांचा चौघींचा घे हे सोना तरी आणू सोडून.
अच्छा हो का बरं ठीक आहे, बाकी मग काय बोलते?
काय नाही ही बघ आली.
रतावणे.
काय माहिती ते निघालेत आता. मीने या मग हम्म काय नाही, चिकन बनवला दुपारी चिकन म रस्ता मी बनूनच ठेवलाय. त्याना मच्छी आणा फ्राय करेन. मटर आहे थोडासा पनीर आणायला लागेल, पनीर भेटतो का गं?
भेटतो सुट्टा डेयरी मध्ये इ थे तर भेटतो तुमच्या इथे माहीत नाही भेटत की नाही, कारण की मी सुट्टाच आणते.
पॅकेट मधला आहे ना रुपा, मला असं वाटतं, जाम महाग झाला आता.
नाही मला आवडतच नाही पॅकेटमधला, मी डेअरी मधूनच आणते, तो तीसचा काल पण चाळीस च आणला शंभर ग्रॅम अ तर झाला तो म्हणजे साताला भाजीपुरता आणलेला. आसं आणि थोडासा खाल्ला कच्चा तिने आणि असं. तील मग कच्च पण चागलं लागत ना ओ, तस फ्राय करता कर ता बघा थोडंसं एक दोन क्यूब्स असं. अ तिला मसाला वगैरे टाकून फ्राय करून दिला का सगळं मीठ, मसाला सगळं टाक ल, आपण बटाट्याच्या काचऱ्या कसं करतो तसं?
मी तिला बोलले सुनीता पाटीलला आता आम्ही कोल्हापूरला आल्यावर आम्ही येऊ तुमच्याकडे.
हो ते शिवाजीनगरमध्येच राहतात त्या.
मी बोल्ली म मंदिर क जवळ हाय म्हने दहा पंधरा मिनिटावर
हा चार पाच किलोमीटरच हाय, जास्त लांब नाही ये हा. तेंच्या इथून रंकाळा जवळन हायेत. त्या बोलल्या आमच्या इथून रंकाळा जवळ हाय हां. हस तर बोलायला भारी हाय ग त्या.
आग किती आगाव? किती बोलत मला मसाल्याच्या रेसिपी सांगितली परत तुला सांगते मग तुम्ही आल्या मग मी तुम्हाला काळा मसाला देईन बघशील तर
रेसिपी वगैरे विचारल्या आग त्यांना बिर्याणीची वगैरे नक्की कशी बनवता? म्हटलं माझ्या आशेशी झालेल त मिक्स बिर्याणी मसाला आणलेला. माझं झालं ते तर ते नाही मग घरच्या घरी करायचं, मग त्याने लगेच मला रेसिपी पण पाठवली मसाल्याची सुख का, मसाला कसा बिर्याणीचा करायचा?
तुला मी पाठवतो थांब, तुला मी रेसिपी नंतर लिहिन. पातेली आणि आधी आता सांगितली हासली आग. जात असेल तर मग बोलायला काय नाही वाटत अगं.
दोन मग भरपूर अगं बोल तात झय दोन ते बाहेर चाललत आणि मुलीं पण टाईम. नाही म्हटलं अजून कोण बोलते का बोलते नाही, बोलते मुला बरोबर बोलते तुझ्या बरोबर आणि दा तो अजून एक दिले ना अंकिता. तिच्या बरोबर बोलते बर ते अजून कोण असेल तर सांग म्हटलं अहो रविवारपर्यंत कंप्लिट करायचं म्हटलं. म्हटलं मी विचारते अजुन एक आहे तिला, तिचं कॅप्लिट झालय काय नाही तर तुम्हांला नंबर पाठवं ते चालेल ठीक ये, मग दोन दिवसात कव्हर करते अ समज ज्योतिष बघते.
आसं.
हं
ते वा
तिला कसं काय भेटला असलं ग नंबर हा कार्याचा?
कोणाला?
म.
तिला मुलानी केलंय तिचं काम, म तेव्हा त्यांनीच सांगितलं की, तू पण करून ट टाक कर घरच्या घरी एवढं म्हणजे तिनी विचारलं तू कोणाशी डिस बोलत असतय सारखं सारखं आल्यापासून कॉलेज वरून, तर त्यांनी सांगितलं आसं आसं आहे करते का? ते केलं तिने पण त्यांच्या फोन मध्ये ठेवा तर बोलते पहिल्यांदाच बोल तूमी असं काही केलंय म्हणतय, तेवढं काय माहित नाही ना. मग त्याला सारखं विचारावं लागतं, असं
तेच बोलली बोला, हिला कसं काय माहिती बोल्लो. मीरा बोलली दर्शनाला पण बोलली, मी आता बोल प्रोजेक्ट बन दर्शनावर बघ किती शहाणी बघ कम्प्युटर लावलाय, रुपा तिने पण ते आता ऑनलाईन माझ्याकडून तो नंबर घेतलाय त्या कॉन्टी लगचा म्हणजे दर्शनाचा काम, मी माझी दर्शना बाजूची कम्प्युटर आहे तिच्याकडे ना. तर तिने आता सेटअप, कम्प्युटराय अग.
अच्छा, हा.
तर त्यांनी वाटत तिच्या नवऱ्यानी का डेटा एंट्रीच आणलंय. मग ती ट्रेनिंग घेणार आहे. आणि डेटा एंट्री जॉब करणार आहे. तर मी बोलली दर्शना बघ लागल आधी बोलल माहिती, माहिती असता बोललो तुझ्याकडे कम्प्युटर आहे. बोललो मग कि आपण प्रोजेक्ट केला असतो बोल्लो, दोघीं मध्ये बोलो पंधरा हजाराचा, फॉर्म फिलअपचा.
मग.
मग ती बोलली, तुम्हाला माहिती नाही का काय म्हणते, इथंच तर होता कम्प्युटर. आता हि तर मला काय माहिती ग. गडपाटणी, मी बोलली, ती बोलते हा का बोलते मग नंबर द्या मग मी करते, तिला मग आपण करूया, पॅरग्राफच नाही मग याच. मग ते आजच लावलाय आता ते आल्यावर, कम्प्युटर कनेक्ट करतील मग मी सगळं करते, हा मग बघूया मग आपण होत य का, मग ते कम्प्युटर मध्ये उरड बोललेल
ते नवऱ्याला कुठून भेटलंय, म्हणजे त्याचं आहे का ओळखीच.
हाय माहितीच. ता रोजीचा ना आता ती मला बोलत होती, म्हणजे दोन दि काही ट्रेनिंग देणार आहे. आणि मग ते लोक देणार, डेटा एंट्रिच काम.
बर आहे मग. शिकून घ्या आपली.
हो मी बोलली. बोल मला पण काय बोलल बसून बसून तर हो बोललो. नाही, नाही तर बोला मग फॉर्म हे फिलअपच तरी करूया मग. तुझं झालं का बोला आपण दोघीत करूया ना मग.
हां.
मी तिला बोलली बोल, तू मोबाईल मध्ये बघ डोळे जातील. बोल तिला तर माझ्यापेक्षा दिसत नाही डोळं काय
काय बोलत, मग हे करेल कधी बसून बसून हे झालेत करेल का काम. बसून, बसून आळशी झालेय.
ना मग. आणि काय नाही तिला कुठं कामय, नी पोरा झोपतो दिवसभर.
झालंय कसला पोरगा पण भारी.
हम्. आलाय अगं काळा विठू.
हा, ना.
हम्म.
तेच
बघ तिने नंबर घेतला, तरी या मॅडमचा बोल बघ बोल, तिच्याशी ती देत असते तुझ आधी बोल कंप्युटरचा
हा हा, तुझ का आलंय ते. हो.